हॅलो
हां कायं करतां
कांहीं नाहीं जेवणं झालं
हो झालं तुमचं
हो माझं पणं झालं कुंठे राहिलां
हां हां हां हां इकडे अलिबांगमध्यें
अरे वां
हां तुम्हीं कुंठे
तुमचं नांव कायं मी नाशिक मं अच्छा अच्छा मी नाशिकला राहते ओझर लां
हां हां हां
हम्.
हां, हा मग आज जेवायला काय केलं होतात?
आमचं डाईट चालूय.
डाईट चालूय, कसं फॉलो करता? मला नाही जमत, डाएट म्हणजे असं.
अच्छा, अच्छा. ते दल्लीया असते ना. कधी दलिया खायची, कधी ओट्स खायची. ते कधी ग्रीन टी प्यायची, हम्म. चालूच असत काय ना काही.
योगा पण करत असाल ना घरात?
योगाला वेळ नाही भेटत, एक तास फिरायला वॉकिंगला जाते बाहेर.
हां, हां, हां कधी सकाळी की संध्याकाळी?
सकाळी सहा वाजता. सहा ते सात वाजेपर्यंत दोन किलोमीटर फिरून येत.
मग पावसाळ्यात फिरायला वगैरे कुठे गेलात की नाही?
नाही ना तुम्ही?
अ, मी गेलेले म्हणजे इथेच, असंच मला डोंगरात वगै वगैरे असं आवडतं जायला.
अच्छा, अच्छा म, इकड नाशिकला आहेत ना भरपूर.
हो, हो.
बघण्यासारखं.
हो खूप, आता इथे कुलाबा इथे अलिबागला. काय बोलता?
फॅमिली किती मेंबर आहेत तुमच्यात?
आम्ही पाच, सहा जण.
अच्छा, अच्छा
हां, मम्मी, पप्पा, मी नाही नाही, नाही मी मॅ अनमॅरिड हाय.
आ, अच्छा, अच्छा ओके, ओके.
हा, हं. हम्म.
मग, तुम्हाला असं लांबचा प्रवास जास्त आवडतो की जवळ पासचा? हो मी शिकते नाही माझं झालं बी. एस. सी. आता मी जॉबला लागले. आजचा हा, आजचा चौथा दिवस.
अरे, वा
म्हणजे आताच लागले, हा न हो, हो थँक्यू आत्ताच लागले म्हणजे शुक्रवारी लागले हा. तेच ते, सहा महिन्याच एक्सपिर हा नाही म्हणजे आता मी मामाकडे आले इथे, हा ट्रेनिंग साठी हा.
अच्छा, अच्छा मग प्रॉपर कुठलं आहे मग?
अल्या- सरोह मी अलिबागचीय, पण मी आता मामाकडे असते. इकडे रोहामध्ये, रायगडमध्ये हा.
अच्छा.
तर मग तिथे कंपनी आहेत ना? मग मी तिक तिकडून इथे आले राहायला.
अच्छा!
मामाकडे मग मामाकडे खूप हा खूप कम हा इकडे हा. मी इकडे दिला ना रिझ्यूम तिकडे कंपन्या नाही जास्त वगैरे असे ऑफिस टाईप आहेत. हा पण मी हा पण मला कसं मग आता इथे इ इथला एक एक्स्पिरियन्स घेतल्या सिक्स मंन्थचा आहे ना? मग ते एक्स पिरियन्स लेटर देतात. मग ते आपण कुठे पण आता मुंबईला करायचं असेल जॉब कंपनीमध्ये तर आपण तो एक्सपिरियन्स लेटर हो हो हो. ती आहे सहा महिन्याची.
अच्छा! अच्छा! छान!
तेच मग कस तो हा हो लेटर देतात. ना मग तो आपण कुठे पण कुठल्या पण कंप कंपनीत दाखवला तरी लॅबला घेऊ शकतात ते लोकं असं
अच्छा! अच्छा! मग पेमेंट असतो का नसतो मग ट्रेनिंगला?
पे असतो असतो म्हणजे कमी देतात पण ठीक ठीक आहे सात हजार पाचशे, पाचशे असतो.
अच्छा अच्छा म्हणजे साडे सात हजार.
हा हा पण चालतं म्हणजे असं पेमेंट्स पैशासाठी ना म्हणजे पण आपल्याला एक एक्सपिरियन्स म्हणजे कुठेतरी हा त्यासाठी जातो हा. हो म्हणजे असं कुठे दे हा नाही - नाही बी एस सी. केमिस्ट्री. हॅलो! बी एस सी हा. हा केमिस्ट्री ना इथे
हं हं हं
हं हं तेच. आत्ताच झाली म्हणजे चो दोन हजार चोवीसला माझी बी एस सी झाली कंप्लीट.
अच्छा! अच्छा!
फ़्री मध्ये केलय हा. पुढे करणार होते एम एस सी पण
हम्म ह
बोलले जावुदे त कुठे जॉब एमएससी व जॉब नाही भेटत मग बीएससी च्याच बेसवर कराय लागायला लागतो हा.
बरोबर आहे ना.
हा आणि एम एस सी वगैरे ते कुठे मुंबईला वगैरे पण घरचे मुंबईला वगैरे नाही पाठवत.
दादाच्या तुझी
नाही.
म मास्टर की करायचं ना मग ते अजून हाय लेवलचं मिळतं चांगलं
हो हो. पण इथे ना असं म्हणजे इकडे बाहेर नाही पाठवत ना कुठे मग - - तेच जॉबला लागले मी बी एस सी झाली आणि मग लगेच जॉबला लागले.
म्हणजे घरचे नाही पाठवत का बाहेर?
हा घरचे नाही पाठवत बाहेर.
अरे यार जिथे तिथं तेच प्रॉब्लेम आहे. ज्यांना आवड असते शिकायची
हा शिकायची ते नाही पाठवत म्हणजे घरचे त्यांचे प्रॉब्लेम असते. मग त्यापेक्षा बोलले इथेच हा हा इथेच बोलले लागू दे.
पूर्ण करशील. कर जिद्दी नी कर, हम्म.
हो हो काय केलेलं आता जेवणाला जेव?
आमच्याकडे आज आम्ही हे बनवलो होतं काय म्हणतात त्याला हे ऊसळ हरभऱ्याची ऊसळ.
हां हां हां हां हां मग तुम्ही एक टाइमच जेवता हो माहिती आहे माहिती आहे.
हो हो नाही मग सकाळी हो हो सकाळी म्हणजे भाकरी वगैरेच खाते माझं म्हणजे चपाती वगैरे बंद केली भात.
हा हा. हां नाही मी पण आता जॉ, हां हां मी पण आता जॉब बला लागलं म्हणजे असं कोणतं हे नाही ना वापरत असं औषध वगैरे विकत वगैरे घेतलेलं ते आता भेटतात ना हर्बल वगैरे.
ते काहीच नाही काहीच नाही.
हा फक्त घरचच. घरचंच.
घरच मला थायरॉइड आहे ना त्याच्या त्यामुळ हे वजन वाढत चाललंय ना माझी तब्येत हे होती सूज येते अंगावर.
हां बरोबर बरोबर.
करा उगच मग तुम्हाला शुगरच्या गोळ्या चालू होतील.
हो ते शुगर आहे तुम्हाला?
नाही नाही शुगर ना थायरॉइड आहे फक्त ते म्हणे ते पण प्रॉब्लेम होऊन जाईल त्याच्यापेक्षा मग फॉलो करा म्हणजे त्या गोष्टी नाही होणार. बीपी शुगर वगैरे नाही काय.
हां बरोबर मग तुम्ही आता हां हां, हां हां हां तुम्हाला असं जास्त कुठे आवडत- त फिरायला?
फिरायला
हां.
ते आपलं आपलं म्हणजे अस थोडस स एवढं फिरण्याची आवड नाहीये ठीक आहे तर घरची परमिशन नसते फिरायची. त्याचेमुळे गप्प बसुन जाव लागत, हो हो मी नगर परिषद मध्ये जॉब ला,
हा हा हा बरोबर.
हम्, आता जस्ट तीन महिने झाले लागलीय. हम्, माझी मुलगी वीस वर्षाची आहे सायबर सिक्युरिटीला आहे तिसऱ्या वर्षाला.
हा ना बा मस्त मग.
तिसऱ्या वर्षाला गेली आता ती.
हा.
एकच आहे.
हा हा हा.
हम्म.
एकच ए के... म्हणजे... भाऊ वगैरे कोण नाई?
नाई नाई... कोणीच नाई... एकच.
हा... हा... हा... ह.... मग तुमच्या कुटुंबात अ? हां... हो... तुमच्या कुटुंबात किती जण हेत?
अं... सासू सासरे हेत, मिस्टर... हम्म... आणि आम्ही तिघं जणं... आणि सासू सासरे. पाचजण आहेत.... आणि... टी... एक डॉग आहे आमच्याकडे. हो... लॅब ए... अंहं.
हां... हां... हांहां... भारी मग.
हम्म... मग... त्याच्यामुळे वेळ जात नई... मग कुठं त्याच्यामुळं जायला मिळत नाई.
हा हा हां,
हम्म.
मस्त मग... आमच्या घरी ना... आमच्या पप्पांना आवडत नाई... म्हणजे मला आवडतो. पण... आ... आमच्या म्हणजे... आमच्या काकींकडे होता असा शॅडो.
अच्छा... अच्छा... नाई.... आम्हाला पण नव्हतं आवडत... पण ते खूप छान वाटायला लागलं... लहान असताना त्याला आम्ही घेतलं नई... आता मोठ -ठा झालं... तसं सोडूशी नाई वाटत.
हो... हो... हा बरोबर. त्या... मग... त्या... मोठा असेल ना?
चार वर्षाचा ए.
चार वर्षाचा... हां... मग? त्यांची लाईफ किती असते? म्हणजे... किती एजपर्यंत असं जगतात ते?
ते त्यांच कसं... आठ नऊ पर्यंत असतं... पण व्य ते देखभाल असली... तर मग राहतात मग... बारा तेरा वर्ष. हम्म... शक्य तो आठ नऊ पर्यंतच असतं. हं... व्यवस्थित
खाय... हां... त्याला खायला काय देता मग तुम्ही?
तो सगळं खातो... पण सगळं आमचं... त्याच रुटीन म्हणजे... व्यवस्थित ठेवलं... हो. डाळ भात खातो... सगळ्या प्रकारच्या भाज्या खातो.... उसळी खातो.
भारी मग... म्हणजे असं मग... नॉन व्हेज?
नॉन व्हेज पण खातो... मग सकाळी... हीही. सकाळी फक्त बॉईलवाला अंडा देतो त्याला नॉन व्हेज मध्ये मग... थोडं थोडंच देतो... असं जास्त नाही देत. ते गॅस्ट्रो होतो ना... त्याच्यामुळे नाही देत मग... भात नाही देत... चपाती
मग त्याची... हा... हो.... त्याला आंघोळ वगैरे रोज घालता?
हो... मीच करते त्याचं सगळं. सकाळी मी नेते फिरायला... संध्याकाळचे ते.
हां.... हाहा... हाहाहा.
.... मस्त वाटतं... एन्जॉय... मस्त वाटतं.
हा ना.. असं खेळ... खेळत वगैरे असेल ना.... तुमच्यासोबत?
हो मग... आमच्या सोबतच.. जेवतो... झोपतो पण. सगळ्या गोष्टी... जेवण पण... त्याला पाहिजेन असतं. असं आपण जसं एक घास खातो ना तो पण म्हणतो एक घास द्या म्हणून. त्याचं जेवण झालेलं असत हो. प्रत्येकामध्ये त्याचा त्याला एक एक घास पाहिजेन आसतो.
हो हो त्यांना कस जीव लावला की मग ते आपल्याला पण जीव लावतात ना हां. चालेल मग हा हो हो बोला हो.
तिला.
नाही तुम्ही करा आता मी केलेल ना तुम्हाला.
अच्छा अच्छा ओके ओके ओके चालेल ठिकाय.
हा बाय हा.